आवाज येतोय माझा.
रेंज मधे बसा तुम्ही आवाज अडकायला.
हॅलो आवाज येतोय माझा?
हा आत्ता जिथं आहे ना तिथेच बसा.
ओके हा तुझा पण आवाज येतोय. तर मला ना तुझ्याशी की कुटुंब या टॉपिक बद्दल ना. एक दहा मिनिट बोलायचं होतं, तर तुझ्याकडे टाइम आहे का?
हो हो बोला ना दीदी.
हा तर आता तुला माहितच आहे की कुटुंब-कुटुंब म्हटलं की जे आपल्या कुटुंबा मध्ये सदस्य असतात, त्या म्हणजे आजी, आजोबा, आई, वडील, का का, काकी, बहीण, भाऊ हे जे सदस्य असतात. ते मिळून एक कुटुंब. तयार होत. आणि कुटुंबापासून समाज आणि समाजापासून राष्ट्र आणि राष्ट्रापासून देश. देश अस म्हणजे. आपण म्हणेल तितकं सांगेल तितकं कमीच आहे. तर मी तुला कुटुंब म्हणजे. आ कुटुंबाबद्दल पहिला थोडसं सांगते. आता कुटुंबाच्या दोन पद्धती आहेत तुला माहितच आहे. म्हणजे एक आहे ते संयुक्त कुटुंब. म्हणजे एकत्र कुटुंब पद्ध
दिदी थोडं जोरात बोला थोडं.
त्यामध्ये अ आजी-आजोबा. आई, वडील, काका, काकी, बहीण, बाहू. हे असं एवढं मोठं जे कुटुंब असतं ना त्याला आ पण ना, एकत्र कुटुंब असं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत असं म्हणतो. आता या कुटुंबाबद्दल मी तुला सांगेनच, पण जी जी दुसरी पद्धत आहे त्याबद्दल मी पहिला बोलेन. म्हणजे जे विभक्त कुटुंब असतं म्हणजे जे लहान, हम दो हमारे दो टाईप सारखं जे कुटुंब असतं, मग त्या ज्यामध्ये आई वडील आणि बहीण आणि भाऊ किंवा दोन बहिणी किंवा दोन भाऊ असं राहत अस तात तर या कुटुंबामध्ये ना ना कोणाला म्हणजे जास्त प्रेम मिळत नाही, ना कोणाला माया मिळत नाही, आता बघ ना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी असते आजीची माया, आ‌ वडिलांचे म्हणजे आजोबा असतात, वडिलांचे प्रेम आपले काकी असतात काका असतात आई असते वडील असतात म्हणजे एकत्र कु टुंब मध्ये एक प्रकारचा एक आनंदच असतो, तर बघ ना म्हणजे आपण एखादी कधी चूक केली तर आपल्याला ओरडताना म्हणजे ओरडत असते ना आई, मग आई ज्या वेळी ओरडत अस ते त्यावेळी आडवी येणारी काकी आपल्या सोबत असते ना त्यावेळी, पण ज्यावेळी आपण इकडं म्ह जे लहानशा कुटुंबांमध्ये, म्हणजे विभक्त कुटुंबामध्ये राहत असतो त्यावेळी आपल्याला तिथं आडवणारं‌ कोणी नसतं आपण मार हा खातोच, मग त्यानंतर खुप मोठी आपण चूक केली असेल तर आपल्याला ज्यावेळी वडील मारत असतात त्यावेळी आ अडवणारे काका. हा आपल्याला एकत्र कुटुंब मध्ये बघायला मिळतात. आजी आपल्याला मदत करते आजोबा असतात, पण इकडे तसं नसतं. तर इथं फक्त आ पल्याला काय आपण फक्त आई बाबांबरोबर बोलू शकतो काय असेल ते त्यांच्याशीच सांगू शकतो. पण एकत्र कुटुंब पद्ध ती मध्ये कसं अगदी सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत आपले सगळे जे अ आहेत ते आपल्या समोर असतात. आपण त्यांच्याशी गुण्या गोविंदाने, आनंदाने आणि उत्साहाने राहत असतो. जसं की बघ ना आपल्याला म्हणजे, आपल्याला सकाळी लवकर उठा सांगणारी अशी आजी आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला म्हणजे, अ सकाळी मॉर्निंग वॉक असं म्हटलं जातं बघ त्यासाठी घेऊन जाणारे आजी किंवा काकी असते मग त्याच्यानंतर आपल्यावर म्हणजे. तुला माहितंच आहे जे आपल्याला संस्कार, शिक्षण वगैरे जे असतं ते कुटुंबातूनच मिळत. म जेवढे सदस्य जास्त तर तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे सं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार व वगैरे आपल्यावर बिंबव ले जातात. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला वागणूक दिली जाते आता जसं की बघ ना आपण रात्री आपल्याला झोप येत नसेल तर आपल्याला आजी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगते. म्हणजे रामाचा, लक्ष्मणच्या, रामायण, महाभारत याबद्दल आपल्याला सांगते. म आजी त्या गोष्टी आपल्याला सांगत असते त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आणि आपलं ज्ञान जे आहे ते वाढत पण आपलं विभक्त कुटुंब मध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ना तसं होत नाही.
दिदी थोड रेंज मध्ये बसाल दिदी आवाज अडकायला
येतोय आवाज?
हा आत्ता जिथेय ना तिथेच बसत
हा हा ठीक आहे ठीक आहे तर मग असं होत म्हणजे आजी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते आता आपण म्हणजे अ कंटाळवाणी वगैरे झालो तर आजोबा आपल्याला कधीतरी बाहेर फिरायला घेऊन जातात गुपचुप खाऊ देतात आणि त्यानंतर आपली काकी देखील आपल्याला खूप छान अशी मदत करत असते काही गोष्टी नवनवीन शिकवत ते ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आप आपण कसं जगावं आपलं जीवन कसं असावं याबद्दल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कुटुंबातील जे सर्व सदस्य आहेत ते सांगत अस तात आता एकत्र कुटुंब पद्धती मध्ये बघणा सगळेजण एकत्र बसून जेवतात. मिळून मिसळून राहतात काही गेम्स असेल तर एकत्र खेळतात. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखादा सण, एखादा उत्सव हा आनंदाने आपण साजरा करतो म्हणजे बघ आता एखादा जर दिवाळी वगैरे असेल तर एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे कस आपण आनंदाने तो सण साजरा करतो. म्हणजे आपल्यासोबत तेवढं सदस्य ते जास्त तेवढं आपण म्हणजे खुशहालीने, आनंदाने ते सगळं एन्जॉय करू शकतो असं म्हटलं जातं. मग त्यानंतर आपण शाळेला
परत एकमेकांची एकमेकांना मदत होते. जर कोण संकटात असेल तर तिथल्या तिथे धावपळ करणारे व्यक्ती असतात जर तेच आपण वेगळं राहायच लो किंवा आपले छोटस कुटुंब असलं तर त्यात अ कर मदत मिळण किंवा आपल्याला स्वतःला देखील मदत मागण्यास लाज वाटते की हा बाबा मी माझा परिवार घेऊन वेगळा राहिलो तर आता ती लोक माझी मदत करतील नाही करतील अशा गोष्टी देखील होतात.
हो बरोबर आहे बरोबर आहे. आता बघ ना आता आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहावयास असलो तर आपण जर शाळेला गेलो म्हणजे लहानपणीची मज्जा ना बघ तर आपण तिथे गेलो शाळेमध्ये तर आपल्याला विचारलं की तुमच्या म्हणजे विचार जातच आपण स्टार्टिंगला गेलो की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण कोण आहे कुटुंबामध्ये कोण कोण राहत हो बरोबर मग त्यावेळी आपण काय सांगतो आजी, आजोबा, काका, काकी की मग असं वाटत की आपलं भरलेलं कुटुंब आहे पण जर ते जर आपण भक्त कुटुंबामध्ये राहत असेल आणि कोणी आपल्याला वि विचारल की तुमच्या कुटुंबामध्ये कोण राहत मग आपण काय म्हणतो फक्त आई, वडील आणि बहीण भाऊ मग ते आपल्यालाच कस तरी वाटत अरे बाबा दुसऱ्यांना
तिला आणि एकच कोणत असते
हो हो म्हणजे आता ते चालू झालेलं आधुनिक काळात की एकच बाळ म्हणजे आता म्हण म्हणजे पूर्ण खर्च वगैरे झेपत नाही असं तस म्हंटलं जात,
कारण की आता ते तिथपत महागाई देखील, खील वाढलेली आहे किंवा तितकं, वेतन त्यांना भेटत नाही त्यांच्या कामाच किंवा त्यांच्या मेहनतीच त्यांना तितकं वेतन भेटलं जात नाही किंवा त्यांनी जितकं कष्ट कर, तर तेवढं त्यांना मौल्य मिळत नाही त्यामुळे लोक आता विचार करून सर्व्या गोष्टी करतात की हा बाबा मी जर इतकं इत, वाचवलं तर पुढं जाऊन ते माझ्या कसं कामी येईल किंवा माझ्या मुलांच्या कसं कामी येईल असेच विचार करून हे लोक जितकं कमी आणि जितकं वाचवता येईल ह्याच गोष्टीकड जास्त लक्ष देतात.
हो बरोबर बरोबर हे मला पटलं बघ ना म्हणजे आजकाल महागाई वाढलेली आहे हे देखील मी बघत आहे. म्हणजे मध्ये बघ ना गॅसच शॉर्टेज झालं परत पेट्रोलची महागाई वाढली त्यामुळे ना सगळ कुटुंबावर त्याचा परिणाम होत आहे म्हणजे कुटुंबातील अ सदस्यांवर त्याचा परिणाम होत आहे हे बरोबर आहे मला पटलं म्हणूनच तर लोक आता फक्त एकच म्हणजे मुलगा किंवा मुली बास अस म्हणत आहे तर म्हणजे मी सांगत होते की आता म्हणजे म्हणजे बघ ना आपण म्हणजे सांगितल आणि समोरच्यान म्हटल कि आमच्या घरी आजी आजोबा आहेत आणि आम्ही पण बोललो की माझ्या घरी नाही फक्त आई वडिल आणि मी एकटीच राहते तर ते समोरच्याच आई आजी आजोबा आजी आजोबा आहेत आणि आपल्याला नाहीत आणि एखाद्या म्हणजे एखाद्या कार्यक्रमांमध्ये वगैरे आपण गेलो गेलो त्यांच्या घरी आजी आजोबा आपल्याला दिसली की आपल्याला नकळत कळत आपल्या डोळ्यातून आश्रू येतात आणि आपल्या आजी आजोबांची आठवण देखील आपल्याला येते. म्हणजे हे जे काही आहे ते सर्व आपल्याला जाणवते आता बघ ना आणखी एक सांगायच तर आता आपण एकत्र कुटुंबात असलो तर आता बघ आपल्याला काही आजार वगैरे म्हणजे नॉर्मल सर्दी खोकला देखील म्हणजे झाला तर आपली आजी जी असते तिला म्हणजे जे पूर्वीचे जे काही नुस्के असतात ते आजीला माहिती असतात म्हणजे घरगुती उपाय ती आपल्यावर करते आणि त्याने आपण ठीक होतो आणि आपल्या सदस्य म्हणजे कुटुंबामध्ये सदस्य खूप असल्यामुळे आपल्याला थोडसा धीर मिळतो पण ते जर आपण इकड म्हणजे छोटस कुटुंबात असलो तर आपल्याला थोडासा धीर मिळत नाही आणि आपल्या आईला पण म्हणजे आपली आई ही आधुनिक काळातली असल्यामुळे आपल्या आईला पण एवढं म्हणजे माहित नसते की बाबा घरगुती उपाय काय आहे मग आपण डॉक्टरांकडे जातो मग काही मुलींना मुलांना डॉक्टरांकडे जायला आवडत नाही म्हणजे खूप अशे आता बघ जे मी तुला एकत्र कुटुंबाचे फायदे सांगितले एकत्र कुटुंबाचे तोटे अस मला मला तर काय वाटत नाही काय आहे म्हणजे मला
एकत्र कुटुंबाचे तोटे काय आहे हे म्हणजे मला असं वाटते कारण की मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे की कधी कधी काय होत एकत्र कुटुंब हे चांगलंच आहे वाईट आहे असं मी म्हणत नाही पण कधी कधी काय होत अ को कुठ कु कुठल्या जागी किंवा कुठ कुठल्या घरात असं पण होतं कि हा बाबा जमिनीवरन किंवा हिस्से वगैरे वरणं भावाभावांमध्ये भांडणं होतात. किंवा घरात म्हणजे घरात कोण किती कितपत अन्न आणतय किंवा किंवा पत राशन भरते या गोष्टींवरून भांडणं होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरन त्यांचे मतभेद होतात. पण ते मिटल्या देखील जातात अस नाही कि मिटल्या जात नाहीत पण कधी कधी भांडणं इतक्या टोकाला जातात की विभक्त होण्यापासून त्यांना उपाय नसतो.
हो हो बरोबर आहे बरोबर आहे हे म्हणजे हे तोटे झाले आता बघ ना विभक्त कुटुंबातील तिने तोटे तर सांगितले म्हणजे आपल्याला आजीच प्रेम वगैरे मिळत नाही जसं की तू बोललीस ना की आपल्याला म्हणजे आपले जे काही प्रॉपर्टी वगैरे असेल त्याच्यावरून वाद होेतात. कुठं. हे जे विभक्त कुटुंब आहे, त्यांचं सगळं स्वतःच्या ह्याच्यावरच असल्यामुळे एवढे काय वाद म्हणजे स म्हणजे संभावू शकत नाही संभाव्य हा संभाव्यता बरोबर. बरोबर आणि ते ना म्हणजे छोटसं.
ते लाब राहून पण नाते निभवू शकतात पण जी सोबत राह राहण्याची जी गोष्ट आहे, ती वेगळीच आहे, पण लांब राहून सुद्धा ते नाते निभावू शकतात परं लांब राहून देखील ते कधी तर मुलांना आजी आजोबांपाशी सोडू शकत त्यात हे पण त्यांची.
होय होय बरोबर आहे, आणि तसं म्हणायला गेलं विभक्त कुटुंब पद्धती हे काय म्हणजे जाणून बुजून नसतात ग, काही लोकांना शैक्षणिकच. म्हणजे शैक्षणिक आ व्यक् कारणासाठी किंवा जॉब साठी बाजूला राहावं लागतं. म्हणजे प्रत्येक कुटुंबाच कारण हे!
नसली तरी त्यां ती करायची असते कारण की, त्यांना पण त्यां पुढं. संसार आहे, किंवा घरपरिवार बसवायचंच असत जस जर ते त्यात. गोष्टीला चिटकून राहि किंवा त्याच गोष्टीला. थांबून रा तर ह्या असल्या युगात त्यांच म्हणजे चालणार कस त्यांच. त्यांचा परिवार किंवा त्यांचा संसार पुढे जाणार कस?
हो हो म्हणजे प्रत्येक कुटुंबाच काहीतरी वेगळं राहण्याचं कारण असू शकत. बरोबर आहे, म्हणजे कुटुंबाने गुन्ह्या गोविंदांनी राहणे हेच मी तुला शेवटी सांगेल. तू माझं म्हणजे खूप शांतपणे ऐक घेतली आणि तुझा जो टाइम होता, तो मला दिलीस त्याबद्दल तुझ खूप खूप धन्यवाद.
ठीक आहे.